हॅलो काय चालल आराम चाललो की काय
नाही ग वैल्यासून सोलू राहीले
हौ पण कशासाठी
होर्या कारङ्यासाठी अजून आंघोळ करायची
आंघोळ करायचीये का
आ, ते आगं तेज उप्पीट तर करालते ते केलो
हाव का?
हा
तेच म्हणलं या कुठं गेल्या दरवाजा बंद हे म्हणलं कुलुप लावीले.
अ कलूप सांचे कडीच ला आ कुलूप नसते ते
काय म्हणला
हा तर मग ते फिल्टर करून आले अन ते मशीन आल्या
हा
तेव्हा ते गटईचे होते अन घरचे होते
हा
पोरं फिल्टर करून आले आता पाणी लावलं पण म्हणलं पाणी तापूस तर आता हित बसल्या बसल्या लसून तरी सोला
हा क काय खाल्लंस
आज का आळूच्या पानाच्या वड्या
बई लई चांगलं चांगलं आयटम खाता ओ तुम्ही
अग मोजकं कराचं राहतं ना मग
म
थोडं करत राहत कि मुट करत असणार मग जीवावर येतय
हा
पोळ्या टाकल्या अनीक वड्याच लावल्या पाणाच्या
ठीक आहे स्वाती ताई
हा दादूला डब्याला दिल्या मग आम्हाला त्याच केल्या मग
हा
पाणी आलं तवा जेवणं करून गेलो आम्ही
हाव का
हा आणि मग आता काढून आलो म्हटलं आता मग राहिलं नुसते कपडेच राहिले आता धुवाई चे आंघोळ करायचे आणि कपडे धुवायचे.
अंघोळ करून घ्यायचे असते कपडे बिपडे धून नंतर उन्हाच लई. जीवावर येत ओ
म तेच करते आता इकडंच आहे आता वरच आता अजून खाली. इथेच येथे आता ईथलेइथेच आंगुळ कारीन कपडे पिळून टाकीन
हा
हो चिप्स कसे काय झाले.
चिस्प लय भारी झाले
हो किसणीनं
नाही भारी झाले ना
खिसणी चांगली होती का
हा चांगली आहे ना मम्मी म्हणे आता अशीच एक घेऊ म्हणे आपण घेऊ म्हणे
ह आ आज लयी लग्नात बसून लगे ना तीच वापरीती मी लगे अशी बरदडच बी अन आशीरा परात आन ती काय संसार बनली तर गेली मम्मी न
मला बी येयले पण मी नाही काढत ती वरती.
येयले का माहित नाही का?
नाही नाही पाहिलाच नाही जाऊन त्यानं.
नाही?
हा.
मला शेवंती येले का?
नाही भांड मी पूर्ण ठेवून देयले एक इडलीचं भांडा. आज काढीते म्हटलं एक इडलीचं भांडं माया मम्मीला द्यायचंय दोन येयलेत.
आ?
एक भांडं देऊन देते म्हणलं इडलीचं.
हा द्यायचं तेला काय करायचं तुम्हाला इथं.
मग इथं तर मग देऊन तीन महिन्यांद लाग
अ हा.
आं?
हाव.
मग तेच तर ते मग मम्मी म्हणे ये म्हणे घेऊ मग. येत तर तुम्ही आल्यावर करून खाज असाल म्हणे.
हा मग आता तिला गेल्यावर तुम्हीच तर खाणारे ना.
तेच ना.
हम्म मग काय चाललंय मग बाकी? येते की. किती किलोचे केले मग?
ते तीन चार चार एक किलो असंल बटाटे.
हा का वाळू चळू घालून झाले का लगी?
हा.
हाव का सगळं काम आवरलं?
ये झाडून राहिलं ते घमीला घाशिते म्हणलं बटाट्याचं फरशीची पुसून घे ते धुण न भांडे मी सकाळीचं केलतं.
बापरे आज लई लवकर आवरलं मग.
उन्हाचं लय जीवावर येतं मग मुंबई सासू बसिल राहते तिथं म्हटलं मग यायचं जर उठिला. मग धुणं, भांडी करून घेते म्हणलं अदुगर. प्यायचं भरून प्यायचं पाणी भरून ठेविलं.
हा.
तिथलं काम आवरून सगळं आता फरशी पुसीते. अन् तेवढं एका ते घमीला घासून टाकीते ते चिप्सचं.
गेला का मळ्यात?
मळयात गेला ना.
हाव का?
होव.
उद्या हे वशीक थापू लागाल मला.
इल ना.
हा नाही सकाळी लवकरचचं आठ वाजताचं.
इन इन.
हा तुमचं काम लवकर आवर.
हा आज समोरची पोरीचं लय लवकर काम आवरलं.
समोरच्या पोरीचं कोणाचं?
ते राण ताईच.
कोणाचं, हा का?
हा.
चालू हाय, मी आता घरी नव्हती.
हा का.
मळावरला असत हो ना वल.
हो.
ऊन बि लइच होत ना ग मग.
बाई आणंटी मी त्या दिवशी भात खाल्ला बरं का? अशा टायमर भात खाल्लं जेवण. जेवण केलं.
नाही.
संध्याकाळी खिचडी खाल्ली. त्या दिवशी बसून मला अशी घाबरटवनी नाहीका सईटलं नसत चमकणी- ते ना अशक्तपना येतोय.
करलीय बाात काल करला नाही मी मग.
भात खाल्ला आणि संध्याकाळी खिचडी खाल्ली.
दोन्ही टाईम ते झालंय ते.
तेच नाही नाही गम. नसत घाबरटोणी नसतं अशक्त पणान हात पाय ते गळून चाल बा पोळायच्या टाईमला म्हटलं आता काय? करा. आणि अस गरगर डोक
मेडिकल मधून ते ग्लुकोज ची आण ना पुडी, आण ना एक.
ग्लुकोजची का?
हा त्यांना लगेच तव्हाचा शेतात तरी ये ती लगेच.
हा.
दहावीस रुपयाला भेट पाहिे पुुडी.
हा. मग ये म्हणे थां म्हणे मी दुपून आलो होत जाऊ पण जाऊ म्हणे आपण.
हम्म.
मग चक्कर -बिक्कर आल तिथे दिवशी पडले मग धपकन.
हव ते चक्काचं काम लच ये मला त्या तसच की मळयात. असं झालेलं गे आता नाही जगत म्हणलं बाई मी.
हम.
आणि काहीच नाही आम्ही त्याला की दहा वाजताच गेलो होतो. पा नऊ साडे नऊ लाच गेलो असल त्याया ते एवढ्या उन्हांन झालं मला.
हा.
सकाळच भी आपण म्हणतो, पण सकाळच भी उन लइ लागत.
तेच ना पापड झाले का?
पापड झााले ना कालच. काल पापड झाले आज आता अ-
एकतीन तेवढे केलेय.
हा.
बाई.
सगळे झाले आता आज ज शिकवून देईन त्याला नवी डाब्यात-
हा का.
हा, आता राहिला फक्त बटाट्याचीच आयटम राहिले.
हा सना बाबीनी केलता फोन
हा आता एवढ्यात झाला तिचा अन मामा
हो का?
हा
आपोआप कट झाला का?
आपोआप कट झाला
हा
हा तूझा
दहा मिनटात
आपोआप नाही कट झाला का?
नाही. त्याच्यावर असं टाकेलंय ना दहा सेकंड म्हणजे दहा मिनिटं बोलायचा आणि कट करून टाकायचा
अरे पण ह्यो आधीच कट झाला ना
मग त्या ना जास्त टेम झाला ना त्याच्यावर त्याच्यावर, फक्त दहा सेकंड टाकेले नाव
दाक केलगंत शकड, समजा
ह...
पण मग, ते ते कट करायचं काम नाही, ते ऑटोमॅटिच कट होतो.
ते बी कतरून जाते ना
मग आता ते तरी कवर व्यवस्थित बोलात असतील ठीवत असेल जादा वेळ अस काय, असेल महत्वाचं
शत
काय, काय, के बनवलं. मग अजू काय करायचं
खारोड्या, उडदाचे पापड पापड तीन, चार, किलोचे पापड अ चकल्या कराचेत हा चकल्या करायच्या हो ते कोमल ताईला चकल्या करायच्या, आजो दहा किलोच्या त्यांना द्यायला तर मेघाच
बाई, दहा किलोच्या म्हटल्यावर पण टाइम जातो बाई त्याला
तवर मी जाते ना. जेसर ये जाईन ना
हा...
सौरभ मी जाते मग निघुन
मी करते मग
करतील मग जाऊ द्या करू द्या
होवुना आबदाव लागत त्याला
मग कोणलं, तळण मळून मला नाही आवडत. तळण मळून
कोण खातलं, इत क
तेच ना...
जे जनावरला तळ तळ असलं की, काय या एका टायमाल खा वाटलं, तर खावाटलं तर, तु स्वता काय असं तळता भी येत नसेल
गुढी पाडव्याच्या दिवशींगणे
हम....
मी, तर इला तीन हे कुड तर येला होत. ती ना
हम्...
आं?
तळील्या का मनी कुरडया?
कवा? कोण म्हणलं असं?
सासूबाई?
हाव का?
हम्म.
दही
मला तर ते आवडतं नाही म्हणलं, पप्पां ते खाते सणावाऱ्याच्या दिवशी. मग मी काय थोडीच य दर्शिकच खाल्ली. मला ते आवडत नाही. तळेल मळेल.
हम्.
आपल्याला आधीच चटणी भाकर असलं, त्यावेळीच दाखवतं.
चटणी भाकरीचेच चांगले राहते आणखी
तेच ना.
हम. तर गरीबीचे दिवस पाहायला असल्यावर तसंच राहातं.
मग? मी तर तीन तीन, चार चार, पाच पाच दिवसाच्या बाजारीच्या भाकरी खायच्या
किती का ताना उ भारी लागत्या माहिती का?
लिये पोडत म ना लि गव्हाचे खाल्ले तर पोट दुखते
तेच सवय.
आणि इकडं तर सवय लागली. मम्मी तर देती, मम्मी म्हणीन तुला एखांदी गोणी देऊ का म्हणलं कायला इकडं पडकून ठेवीती जाऊ दे म्हणलं बाजरी काय कमी कमी आहे का? बाजरी लगेच भाव चाले ना.
बाजरीचे गण भावे बई, आता गव्हाचे तरी कमी झाले. पण बाजरीचे जादा भावे.
तेच न म मम्मीला म्हटलं कयाल देत बसत, ती जाऊ दे म्हणलं.
तरी आता नाहीच ना गं कोणाकडं, आता लोकं एवढी पहिल्या सा सारखे पेरीतं नाही, काही नाही.
आणि त्या घेत बी नाही आणि त्याची इसरल म्हणते. तुला बाजरी आणू का पाच किलो आणि दहा किलो बाजरी ते आलं, ते आले तर आदल्या दिवशी बाजरी आणित्या.
हा का?
हा का?
बरं जाऊदे आपल्याला आवडती म्हणून आणायची थोडीफार आपल्या पुरती.
तेच ना. तो छोट्या म्हणी वहिनीला बस. जरं जाऊन द्या, जात होता म्हणी.
अ.
कधी मी तर नाही केलं म्हण बाजार, वहीनीला जाऊन दिल का म्हणे?
अन त्या जात नव्हत्या का आता?
आं?
जात होत्या ना आता.
अशी म्हणत होती.
हा हा.
हम्.
हम् त्यानंतरला भरले होते ना आता मग मागून मागून बाजारला जात होते.
आल्यावरती जयश्रीच कर त्यांचे कारण तिच्याच हाती राहत ना ओ.
हां.
हम्म.
हो चालेल.
तेच ना.
किती वेळ झाला?
झाले ना थांबा मी कट करते.
हा कर.